हॅलो ताई हॅलो! आवाज येतोय का ताई आवाज येतोय. हॅलो! ह आवाज येतोय म्हटलं माझा. तुमचा आवाज नाही येत मला.
हॅलो!
आवाज येतोय का माझा.
ह
आवाज येतोय.
हा येते मॅडम.
हा ते तुमचा आवाज नाही येत होता मला.
हा आता. तर लिहित आहे गटाच.
अस का जेवण झालं.
गट शतपद्री
आताय नेटवर्क नेटवर्क मध्ये आटकतय.
आहे ना. नेटवर्क आहे म्हटल.
ह
हा आहेे ना नेटवर्क. बाकी आहे ना.
असं का जेउन झाला. जेवण झालं का.
हा झालं तुमचं.
झालं बरं का आम पण चालूच जेवण झालं हो हो झालं जेवण.
असं.
क
कारण की मी गाडीवर निघून आले ना शेतातून.
असं होतं का.
हा म्हणून.
तिकडे पाऊस आहे का.
मग आल्यावर आंघोळकीलं नाही पाऊसच नाही ना इकडं.
इकड शहाद्याला शहाद्याला पाऊस पडला ना तई.
कितीे.
अ म्हणजे एक तास चालला तरी पण. नाही एक तास चालला ताई. हा म्हणजे बराच चांगला पडला.
नाही ना चांगलं झालं मग. मग इथं तर पाऊसच नाही आहे ना. असं पाऊस.
थंड थंड वाटतये ताई नाही तर. खूपच गरम व्हायचं
हम्
पण काही जास्त पडला नाही
इथं काही नाही ना इथं पडलाच नाही ना त्या दिवशी पण मधनामध्ये पडला होता आणि त इकडच मधनामध्ये इथं तर पडलाच नाही ना हा ना इथं तर पाऊसच नाही ना आज सुद्धा पाऊस नाहीये
मग मी घेऊन येऊ का तुमचाकड पाऊस
हा गीऊनय ना बरं होऊन जाणार मगे खूपच खूपच गरज आहे ना
हो ना घेऊन येणार मग मी हा
हा चालेल
तर पावसाला सांगते उद्या जातो मी तिकडे हनुमान पाडार आणि तिथंच ना
हा तिथंच ना बरं आठवण आली तुम्हाला
मला आठवत ना तई गावाचं नाव
असं का लंगडी आहे पण तो पाडा आहे ना
हा हा
ण पाडा असं सांगतात.
मग मला ना आठवणी हनुमानपाडा बोलतात ना
हा
तर मग मा व्यवस्थित आठवण ठेवलंय मी गावाचं नाव
अचसा
हा मग ममी फोन करते पावसाला आणि त्याला सांगते हनुमान पाडायला खूप गरज येतो तिथ जा
सांग आन म
उद्या बघतई तुमच्याकडें पाऊसच पडणार
नाही आला तर.
ह् माझ्याकडून पहाटे तुम्ही मी पहाट मी पहाट मी पार्टी देणार मी तुम्हाला बस आणि जर आलं तर मग तुमच्या हातची भाजी खाणार मग मी
हा चालेल चालेल ना बनवून देऊन.
हा बघा मग उद्या येणारच आहे पाऊस तिकडं
हा सगळेच वाट बघताय पण लावलं गेलंय पण पाऊची वाट बघता. आहे ना पाऊस नाही आहे ना हा ना
काय नाहीताई आमच्या गावाकडं पण तिकडं पाऊस नाहीये धुड्याकडं शिनखेड्याकडं पाऊसच नाहीये.
असं का
हा तिकड गावाकडे पाऊस नाही आज फक्त शहादेत पा पाऊस पडला एक तास
त्या दिवशी पण मी शहादाला येत होती परवा बवायच्या दिवशीच तर इतका पाऊस पडायला लागला ना. असल श या मंदानामध्ये तिथं पोचली इतकीच मला शा हदाला जायचं होतं.
बरबर
हम्म
मा अस काय
हा ना म्हणून रिटर्न आले अजून मुलीला घेऊन.
हा असं का मग परत म्हणजे आलेत नाही शहादेयाला. हा बरोबर ही बी बात
तिकडं काहीच नाही छत्री पण काहीच नाही गेमईले आणि कारण की अस पहिला पाऊस आहे ना. वाराटिरा सुटला काय पहिला पाऊस सांगत नाहीेत.
हो ना बरोबर
पहिला आणि लास्ट लाट संपल्यावर
हो ना
म्हणून निघून आली राहते.
काणी आता या वेळेस पाऊसच नाहीे कुठच नाही एवढा
फरच ना पाऊस येणार आहे म्हणून सगळं लावून घेतलं आता त्याच नाही.
इकडं आमच्या गावाकडं पण तसच केलं लोकांनी सगळ्यांनी
नुकसान होऊ न कापूची कापूची फळ मकाची पण पाणी असेल त्यांनी भरून घेणार जचं पाणी नाही आहे ते काय करणार आहे.
काय करणारे वाटच बघणारे देवाची
ले कश
ह बरोबर
पाणीवाले ून घेत सगळं टाकताकत टाईम होन जाणार मग त्याच
हो ना बरोबर नाही तई मग तुमच्या शेतामध्ये वि नाहीये का
आहे ना मी ची लावलेली आहे आणि त्यापस हा आहे ना आहे ना आहे
चांगलंय मग तेवढं
हा ना
काय जेवण केलंत आहे मग
अस का आणि पुढे टाकल्या होते्या आणि माश आणले होते तुमच्या दादाांनी
असं का बरोबर
हम्म
काही नाही इकड पण काय एवढा जास्त काही पडला नाही पण चांगलं आहे गरम होण्या पेक्षा थंड झालंय थोडं हॅलो मी आज रंजना मॅडमांना कॉल केला होता नाही मी रंजना मॅडम न कॉल केला आता पण पण त्यांना कॉल नाही लाग ते बोलले मी ओळखते दिदी तुला मग मी फोनवर लावला बोलली म ते म्ह करा म्हणे कॉल पण ते कॉल त्यांना लागलाच तस कंप्लीट झालेत का
तुम्ही ण मी फोन लावला होता ना तेव्हा फोन लागला